हा, आवाज येतोय ना?
हो, येतोय ताई बोला!
काय चाललंय?
काय बघा आता दुपारची सगळी काम आवरली आणि निवांत.
काही नाही मी पण आताच आले जरा थोडी बाहेर गेले होते.
हा हा.
आता मला इतका उशीर झालाय मला अजून जेवायचं आता, सकाळी गेले होते मी या ट्रॅफिक मुळ इतका वेळ काय झालाय दोन तासाचं काम दोन तासाचं काम दहा ते तीन वाजले मला तर मी आली, पाच दहा मिनिटेच झाली येऊन मला. किती वेळ गेला म्हणजे बघा माझे ट्रॅफिक मध्ये मी एक तास अडकले होते, एक दीड तास अडकले होते, मी
बापरे एवढी ट्रॅफिक कशी काय हो?
आता हे पावसामुळ जास्त ट्रॅफिक झालंय.
हा अच्छा! इतका पाऊस पडलाय का तुमच्याकडे
आणि कसं झालं आता रस्ते खड्डे मग त्याच्यामध्ये पाणी साठलंय मग ते खड्ड्यांमुळ ट्रॅफिक थोड स्लो झा आता स्लो झालंय म थोडं हळू, हळू अजून ट्रफिक वाढत गेलं आणि सकाळी कस सगळ्यां ऑफ औफिसला जायचे घाई शाळे आता शाळे
शाळा चालू झाल्या तर आणि शाळेच्या गाड्या किंवा बस किंवा मग मुलं पायी जरी चालली तरी पण होते ना रस्त्याने गर्दी थोडी,
आणि इथं सिग्नल पण सारखे सारखे असतात. मग एक सिग्नल दहा मिनिटाचा, दहा सेकंदाचा, दहा मि त्याचा जरी धरला तरी मध्ये सिग्नल मध्ये वेळ परत मध्ये ट्रॅफिक हळूहळू पुढं सरक म इथं वेळ गेला किती इकं मी अक्षरशः माहित लागले होत्या इतकं ट्राफिक होतं. नाही आणि आताय ना आम एरियामध्ये इतक ट्राफिक वाढल खूप म्हणजे खूप ट्राफिक वाढल आता आणि
कारण काय गाड्याचा खूप झाल्यात ना आता पब्लिककडे नाही का? प्रत्येकाची गाडी आहे तर गाड्यांंचीच गर्दी होणार आहे आता
टू व्हीलर फोर व्हीलर आणि कसं झालं आता पावसामुळे सगळे फोर व्हीलर घेऊन निघतात घराच्या बाहेर म
जास्त हा आणि पटकन निघत पण नाहीत टू व्हीलर क शा हा निघतात पटकन.
टू व्हीलर कुश कशी पण अशी त जागा जागा जागा करून छो पण फोर व्हीलर काय पुढे जातच नाही ना दुसरी गाडी गेल्या
नाही जाऊ शकत बरोबर. त्यामुळे अजून वेळ
आणि आता स आणि आता कसं झाले सगळे आता कोणी बसनी यांनी जातच नाही आता सगळ्यांनी सगळे स्वतःच्या गाड्या घेतात आहे.
तेच सांगते ना जवळ-जवळ तेच म्हणजे पब्लिक हेचा कोणी यम आव म्हणजे हे म उपयोगच करून घेत नाही आहे त्यामुळे पब म्हणजे गव्हर्मेंटच्या गाड्या वेगळ्या म्हणजे बसेस म्हणा किंवा असं आणि पब्लिकच्या स्वतःच्या पर्सनली गाड्या वेगळ्या म ते ट्रॅफिक म्हणजे रस्ते कि बनवणारे किंवा दुरुस्त करणारे किंवा नवीन तयार करणारे काय करतील काय ती लोक तरी.
आणि कस झालं रस्त्यामध्ये पण साईड ला सगळे दुकानं
हा त्यात आणखीन फुटपाथ वरती लोकं अशी दुकानं वगैरे मांडून ठेवतात तर त्याचाही त्रास हो
म ते चालणार हो आणि जे फुटपाथ वरनं आता तुम्ही जे स्टॉल वगैरे लावले भाज्यांच्या गाड्या फळांच्या गाड्या लावल्या तर मग चालणारऱ्या रस्त्यातून चालणार. म्हणजे र गाड्या चालवतात म्हणजे ती मग त्यांना पण प्रॉब्लेम मग तिथे अजून ट्रॅफिक हे होते अडक
अडकते बरोबर. काय पर पर्याय काहीतरी शोधला पाहिजेल ना याच्यावरती. काय पर्याय असू शकतो.
काय करणार.
मला तर असं वाटतं की म्हणजे म्हणजे पब्लिकनी स्वतःच्या गाड्या घरी ठेवून गव्हर्नमेंटच्या गाड्यानी जाववं. थोड स्वतःच्या गाड्या अस असं मला वाटतं म्हणजे त्यांच्या गाड्यांमुळे जी होणारी ट्रॅफिक आहे ती तरी थोडी कमी होईल.
हा ते पण होऊ शकतं आणि सगळ्यांनी आहे ना असं शेअर जर केले ना तर समजा फोर व्हीलरने एकटच माणूस ज जात असेल तर त्यांनी आपल्या कंपनीत तले किंवा आपले जे स्कूल किंवा शेजारचे वगैरे त्यांना जर कुठे जायचे असेल त्यांना तर सोडवलं वगैरे त्यांच्या हा म्हणजे ते जाता जाता त्या रोडमध्ये असतील हा. त्यामुळे त्यांना सोडवलं तरी होऊ शकतं त्यांना.
बरोबर. नाही असे कितीतरी मी लेख वाचलेले आहेत म्हणजे असं की म्हणजे पब्लिक नी पण थोड समजून असं घ्यायला पाहिजेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या जर ह्याच्यामध्ये तुम्ही गाड्यांमध्ये म्हणजे ट्रॅफिकसाठी आ बाकी म्हणजे अ स हे नाही आहे की म्हणजे काय करणार म्हणजे मगं म्हणजे गवर सरकार तरी का काय करू शकतं नाही का.
नाही आणि मी ते म्हणते जर जवळ वगैरे जर असेल तर तुम्ही चालत वगैरे जरी गेले तरी नाही का थोडसा ट्रॅफिक हे होऊन जाईल ना जर जवळच्या जवळ
हा जवळ असेल तर एक अर्ध्या पंधरा वीस मिनिटाच तर तेवढं तेवढं चालणं पण होतो. शरीराला व्यायाम पण होतो. पण आता तसं कोण करतय पटकन जावायचंय आणि यायचंय. या हिशोबानेच माणूस
काय करतात आता थोडं पाच मिनिटाच्या अंतरावर जरी यायचं असलं दूध आणायला. तरी गाडी घेतात आणि जातात चालायला नको म्हणतात.
हा तसच मी तेच मला तेच म्हणायचंय की म्हणजे माणसाचं कसं सगळं म्हणजे तयार हवंय आणि आयत हवंय म्हणजे, कष्ट नकोय. वॉक असेल तर चालत जाणं गरजेचं आहे ना. नाहीतरी मग मग सकाळी मग असं होणार की मग काय त्रास झाला कि मग सकाळी सकाळी काहिपण म्हणजे अस चालतं तासभर वगैरे चालणार वगैरे त्यापेक्षा जिथे शक की तिथे चाला ना.
आणि मी तर म्हणते शक्य आहे तिथे सायकल पण घेऊन गेलेले चांग
हो ना ते तर अजून चांगला हा तर छान पर्याय आहे. प्रदूषण पण वाच चेल ना. म्हणजे प्रदूषण हा हा प्रदूषण पण होणार व्यायाम पण होईल.
आपल्याला जिथं कामाला जायचं ते काम पण होईल. म्हणजे तीन कामं होतील आपली. रस्ते रिकामे होतील दोन दोन दोन फोर व्हीलर एक फोर व्हीलरची जागा चार सायकलीमध्ये जाऊ शकते.
आरामशीर जाऊ शकतात ना म्हणजे, अ हा पर्याय कधीपासूनच चालू आहे. फक्त फॉलो करणारे जे कट्टर म्हणतात ना निसर्ग प्रेमी. ते लोक करतात व फॉलो पण ते अगदीच म्हणजे शंभरात एक असं
आणि ऐकणारे ऐक मला वेेळेत पोहचल्याशी मतलब आम्हाला काय हा आम्हाला घेन नये प्रदूषण होऊ नाही तर नाही होऊ असे पण बोलणार बोलतात ना
बोल असं चुकी आहे असं नाही. व्यवस्थेचीच सगळी चुकी आहे व्यवस्थित म्हणजे आपण आपल्या नाही आपण आपल्यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे सगळ्याच गोष्टी सर कार वरती आपण टाकून नाही चालू शकत ना. कधीतरी आपण पण आपल्यापासून सुरुवात करायला हरकत नाही.
आणि सगळ्यांनी प्रत्येक घरातून जर ही सुरुवात झाली तर
फक्त सरकारनी एखादा नियम करावा की प्रत्येकान सायकलनी जवळ असेल तर सायकलनी जावा. थोडस लांब असेल तर मग सरकारी गाड्या मधून जावा. असं काहीतरी नियम करायला हवेत.
ठिकाणी ट्रॅफिक जालय आता प्रत्येक ठिकाणी भरपूर ट्रॅफिक झाले आणि छोट्या छोट्या रस्त्यांना पण, इतक्या गाड्या असतात रस्ता क्रॉस सुद्धा करता येत नाही छोट्या रस्ते
आओ तर तुम्हाला सांगू का कामाला जायचं. च्या वेळा आणि सुटण्याच्या वेळा याव या टायमिंग मध्ये तर एवढी गर्दी असते ना की म्हणजे, एका ए एका तासाच जर ते म्हणजे असेल तर चार चार तास लागतात. ते यायला घरी इतकं ट्रॅफिक असतं हा. असं म असं माणसाला वाटतं की गावी गेलेलो म्हणजे गावाला जायच पण ऐवढा वेळ लागत नाही असं इतका म्हणजे शहराच्या ठिका सगळ्या गोष्टी सांगते म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी ही अशी अवस्था आहे एक तर रस्त्यांची म्हणजे थोडासा पाऊस पडला तरी रस्ते लगेच खराब होत आहेत. आणि रस्त्यांमुळे परत आणखीन म्हणजे जा नाही का जाणाऱ्या येणाऱ्याला अडचणीच आहेत सगळं ्या गोष्टीं आणि आपण अस बोल तोय आपण जेव्हा स्वतःवरती येईल तेव्हा आपण काय करू माहित नाही ना
नाही खरंच हा प्रॉब्लेम म्हणजे झालेलाच ये. रस्त्यात खड्डे ते तर आहेतच परत अतिक्रमण आहेचय परत नाही. त्याच्या मूळ ट्रॅफिक आणि भरपूर गाड्या झाल्या त्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्ले ् झाले
म्हणजे ह्याच्यावरती असं काहीतरी तोडगा आपल्याला काढता म्हणजे काढू शकतो आपण असं सगळ्यांनी ठरवलं मनातून तर किंवा मी तेच बोलते की. सरकारने एखादा अस नियम करावा की जिथं जास्त गर्दी म्हणजे थोड तुम्हाला जायचं त तुम्ही पाय चालू शकता थोडस नाही तरी सायकल घेऊ शकता त्याच्या पुुढे असेल तर सरकारी गाड्यांमध्ये म्हणजे रस्त्यांवरती जास्त गाड्यांचं हे नाही होणार नाही का
नाही आणि कस झालंय एखादी ॲम्ब्युलन्स जायला किंवा आगीच बंप जायला सुद्धा लोक. जागा देत नाहीयेत आणि त्या वेळेत पोहोचत नाहीयेत या ट्रॅफिक मुळ
हा ना बरोबर एकदम एमर्जन्सी म्हणजे म्हणजे त्यांना बाडे सारख गाडी इकडे तिकडे सरख जागा नसते रस्त्यावर तर अम्ब्युलन्सला जागा कशी देतील म्हणजे अशी अवस्था असते हा मग तेच ना म्हणजे म मला तेच बोलायचे की इतक्या गाडी असतात म्हणजे आजूबाजूला पण सरकायला त्यांना जाग नसते मग त्या ॲम्ब्युलन्स ला जायला कुठु क जागा मिळून जाईल
म्हणजे इमर्जन्सीच कोणाच्या घरात काही झालं वगैरे. तरी जायला ट्रॅफिकमध्ये थांबायचं मग जायचं तोपर्यंत त्या व्यक्तीच काय हाल होत.
काय नाही म्हजे व्यक्ती काय असं ते किंवा एखादा म्हणजे रुग्णास. द्या नाही म्हणजे असा रुग्ण असला तरी पण त्याला वेळेत डॉक्टरपर्यंत किंवा डॉक्टर त्याच्यापर्यंत लवकर पोचणं गरजे जात की नाही
पण हे आता अशा ट्रक मॅन आणि मला तर खरंच त्यांचं कौतुकच करावं असं वाटेल अम्बुन्स व ड्रायव्हरवाल्यांचं कि ते तरी त्यातूनही ती लोक, म्हणजे लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करत असतात एवढ्या त्यातून पण म्हणजे एवढ्या गर्दीतून पण ती लोक आपली गाडी, हे लवकर लवकर बाहेर काढून म्हणजे पेशंट लवकर डॉक्टरपर्यंत कसा पोहचेल यांचा खूप प्रयत्न करत असतात.
नाही करतात ते प्रयत्न करतात पण हे ट्रॅफिक मुळे त्यांना पण हे होतं ना म्हणजे ते पण कसं नाहीणार आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे आपण.
हा बरोबर छान हो कि तई
चालेल चालेल ठीक आहे ओके ओके हो हो मला पण छान वाटलं बाय